झाले,
आता आवरलो तुझं आवरल,
आताच आवरलं बघा माहे्याला आलंय जरा, जेवल जीवनच आवरलं,
काय म्हणल शाळेत गेलास,
नाहीय माहेराला आलोय,
गावल गेलंस होय, जमखंडी,
नाही नाही कवटेकंद,
हा हा हा हा, कधी गेलस,
काल आलोय, म्हणजे काल अकरा वाजता निघलो होत. काल येऊन, जरा काम होत तिथं, त्याच गावात ते काम करून मग इकडं आलोय,
बर आतां असं अचानक?
अ जरा ते घर ते बांधाय चाललंय नाही हेत,
हा हा, हा हा,
जेवलो मग ते धपाटेक केल, तर काकीने गरम गरम खा म्हणलीच,
बर,
तेच खाल्लो मग, अ एकदा खाल्लं की काम आवरत नाही, त्यानी पण स्टोरेजच, नाही हम्, स्टोरीज ला गेले तर मग आता धुनं भांडी ते आवलं. स्वपक तेन तेवढं करून घेलतील,
तिथन लांब आहे काय जरा? का जवळ आहे,
नाहीला लांब आहे, चाळीस पंचाळीस पन्नास किलोमीटर र आहे.
अरे बापरे भरपूर लांब आहे की मग,
होय लांब आहे परवादिवशी मंगळवारी आलतो. ह सोमवारी असलत, सोमवारी आलो खर सकाळी त्हाणलतो सकाळीच आणि, रात्री नऊ वाजता परत गेलो, आणि तुम्हाला म्हणल ना गावाला गेलोतो, आ काल आलोय ते हे राहिलोय मग राम मंदिर आ त त्यां पण
बर
राहिलोय आता शनिवार रवारच आहे आज शुक्रवार
हा
म तर पण राहामाणा आलेत हे न राहिलो गकी बाळा तुमचं जेवण
जेवलो नाही सोडे पण आज ज नाश
होय हा हा तुमचा बाजार कुठला देशील नाही केलो अ बाजार मंगळवारी ब मंगळवारी बाजार सकाळी गेलतो आम्ही दहा वाजता खरं तेव्हा माळव आलं न होतं ना म फक्त ह्याचा दुकानचा बाजार तेवढा भरला नाही आलो ह संग सच्या बाजारला कोण असल तर आम्ही आणतोय नाहीत शक्यतो बाजार आता शाळाचं झालं घ्या आणायचं मग डब्याला लागतात दोन दोन तीन तीन डबा असत ना आता काय फक्त दादांचा एकड भासतोय त्यांना सुकी भाजी लागत नाही पातळ म्हणजे आमटच लागते त्यांना
हा हा ते असते एखाद्याला सवय बहत माझ्याशिवाय पोट भरत नाही
हा भात नाही त्यांना पात्र आमटी आहे आणि चपाती लागयला द्याला भरत नाही हा असक्या भाजे न कसं ते टोट हा टोटर लागते म्हणत
हा
हम् त्यामुळ मग कधी तर बटाट्याची भाजी त्यां सुका असल तर नहेत्याात मात्र एखादे सुक्का असलं तरी पण त्यांनी पातळच नेतात मग कालवण ते
ह हा हा हा
अ बाजार काय आणलाच नाही आता हिथं पण रविवारी बाजार आहे बोघ्या हिथं करतो आता रविवारी बाजारात नाणून कारण सोमवारी काम होणार आहे ते सोमवारी एक दिवस आणि रजा पडणार आहे
बर
तेवढं करून मग
काम तु
आ
तिथे कुठला देव आहे का हीर आहे तिथं कौतकांमध्ये नाही नाही तू पग होलीस की
ते सिद्धराज महाराजांचं मंदिर आहे हा आणि तेचा दसरा मोठा असतोय
दसऱ्या यात्रा असा तेच ना
हा यात्रा म्हणजे एकच दिवस दसरा असतोय तिकड पण कुठ तर असतय ते म्हणजे दोन ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात दोन ठिकाणी दसरा मोठ्याना साजरा करतात एक आमचं गाव आणि अजून एक कुठलं तर रा आहे अं ते आमच्या हला महाराष्ट्रा म्हण कोकणला का काय तर हय बतेक महाराष्ट्राची शिवकाशी म्हणतात त्या मा ुस जे शोके गुगल ला सर्च केलं की पहिला शिवकाशी आमचं गाव येते पहिला तिथं हा ल लाब पर्यटक तर लई लाब लाब नाही त्या बघायला मोठ्या नसते हा गुगल वर नोंद आहे आणि आता पण भरती झालेल्या हच्यात आमच्यात जवळ जवळ तीन चार मुली आणि चार पाच मुलं भर झाल्यात ह भरतीमध्ये
हो का चांगलं आहे क मग
त्यामुं ह सगळं मिळते काय नाही असं आमच्या तिथं सासरमध्येध्ये अजून आम्ही जरा खेडवळ असल्यागत आहे हित नाही हे सगळं सगळं मिळते दुकाने तेन सगळी आहेत बाहेर जायला लागत नाही फक्त येऊन जाऊन जेवणाची हॉटेल तेवढ नसतील नाश्त्याची हॉटेल जेवनाची फक्त नाहीत मग हायवे साईड ला हिकडं सांगली मिरज हायवे ला नाही तर इकडे तासगाव हायवे लाच आहे बाकी सगळ आहे हा तासगाव पशी अ सांगली तर ऐकून माहितय का सांगलीपासून बावीस किलोमीटर आहे सांगलीपासून बावीस किलोमीटर आहे
सांगली ईथ आंब्या येथेच की
हा तुमच्या तिथच की मग तिथून इकडं तासगाव तर ऐकून माहिती आहे
तासगाव ऐकून माहिती आहे तिथं माझी एक मैत्रिणीच लग्न म्हणजे दिले दिला तिथं तासगाव तुरुचीला आलेल मी
तुरुची हा हा
तूरुची पर्यंत आलेलो तिकड
हा हा
तेच तिथन लांब आहे का
हा तासगावात तुर्चीला हे आहे काय म्हणत्यात त्याला आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे महाराष्ट्राचं म्हणजे जसं नागपूरला हाय नंतर खंडाळ्याला हाय होय तुर्चीला पोलीस ट्रेनिंग आहे आता माझ्या बहिणीच सिलेक्शन झालं तिथं नाग नागपूरला पडलय ती सांगली पोलीसला झाल्या तिथं नागपूरला पडलय मग तिकडची तिकडची पुण्याची तेन असत्यात ना त्यांच इकडे पडतय तुरुचीला ती गेली की ट्रेनिंगला मलाशीच तिचा पप्पा ये म्हणून सांगून गेलं घरी संध्याकाळी
हा तिला भेटायला होय
हा नाही ती गेल्या मम्मी पप्पा ते आहेत ना इ गप
तिझ लग्न झालेलं आहे का अजून लग्न व्हायचं
म तिझं लग्न झालंय तिनं लव मॅरेज केलंय खरं यांनी पण मान्य केले तिनी पण मान्य केली ती पोलीस झाल्यावर तिकड काय मान्य होतं पोलीस होय पोलीस झाल्यावर हेनी पण मान्य केलं कारण ह्यांनी भरपूर कष्ट करून तिला शिकवलंय आर गप की आदिप
आणि तिचं नवरा तू पण पोलिस आहे?
हा तो काहीतरी एका मार्काने काहीतरी गेला तिझी ननंद पोलीस झाल्या पिंपरी चिंचवडला
बस्स
दोघी पण संगट झाल्यात फक्त त्यांच्या मिस्टरांच एका मार्काने काय तर राहिल
मग तस झालं तर मत काय करायचं परत एकदा परत गेल तर चालतय
हा परत परत भरती द्यायची एका मार्कन जर राहिलं तरी परतच कराय लागते आता आमच्या इथे पण गावातल्या एका मुलगीचे एका मार्कन तिझं झालत सिलेक्शन खरं एका सेम ह्याला कस झालत दोघांची नाव आलती तिथ मग तिझ्या हिला ती जाणार मधन झालत तिचं आराध मधन झालत आणि तिच्याबरोबर जे होत कॉम्पिटिशनला त्याच वय जास्त मग गप की रडू नको तेनी कस करत्यात ज्याचं वय जास्त नाही नाही त्या त्याला पहिला घेतात कारण त्याच वय निघून जात ते ना
हा हा हा
असं
असं पण असतय होय..
हा तसं असतंय
वयाच्या आट असतत्या काय?
हा हा होतच की
असं तर मग तिचां नेक्स्ट टाइम होईल आता
होय..
किती दिवस मग सुट्टीवर?
सुट्टी वर मी जायचं म्हणतो तो आज जायचं माझ काम तस आता सोमवारीच आहे कारण आता दोन तीन दिवस झाले ते बंद तसीलदार कार्यालय मग आता सोमवारी कर नाही मी म्हणतो ती आज जायचं आणि रविवारी संध्याकाळी यायचं हा मग सगळं आल्यास तशी राहा आल्यास तशी राहा म्हणायला लागल्यात. काही एक तर हायव होय तिथ निम्मा जीव हिथं निम्मा अडकल्यागत होते.
होय तसच होतेय सवय झालेली असते ना.
हम्म येताना तिथनं सोडून वाटत नाही, जाताना इथन जाव वाटत नाही
हा..
डती सास सासऱ्यांचं काहीतरी नवरा हायच की माग आणि काय तर वाटतेस की,
मग आणि काय
का नाही?
हां जेवण तेन झालं, आ.. करत की त्याने म अजून तरुण ओ होय.. होय. तरुण आहेत अजून तेनी असं वयसकर तेन नाहीत
ह हा हा बोल की,
करतेत केलतीत मगाशी फोन धुन धु भांडी घासायला होय.. त्याला घेऊन आले त्याला ठेवून जा म्हण होत हो ते आणि मग त्यांना काय वाटलं संध्याकाळपर्यंत होईल. तरी पण मी यायचं असं त्याला घेऊन येऊन कपडे सगळे सोबत घेऊन आलो झालं तर जायचं नाही तर राहायचं म्हणून. मग शाळात पण सगळं सांगून देणार तो मॅडमांना
बरं अजून काय शाळा सुरू झालं ना सोड.
शाळा तर पंधरा तारखेपस नाही खर पंधरा तारखेला पण आणि सुट्टीत पडणार आहे.
हा अजून सुरू झालेलीच नाहीे
मग तरी पण जायला लागते ना जाऊन बसायला लागतय.
हा होय तू मग टीचर लोकांना जायला लागते
हा
काय काम नसलं तर पण जाऊन बसायचं उघडून शाळा.
होय
बरोबर चालतंय ठेवू काय मग
हा हा.